ह हॅलो हो हो माझा आवाज येतोय ना?
हो तुमचा पण येतोय. काय मग काय? तेच मग आपल्याला फिरायला जायचं होतं ना मग म्हटलं आता ठरवाव तुम्हाला कॉल करावा कुठे जायचं काय जायचं बेत करावा म्हटलं.
ते म्हटलं आता फोन करून सांगाव की कुठेतरी जाऊयात फिरायला आता. आता घरात बसून पण खूप कंटाळा आलाय आता काहीतरी एक जरा फिरून आलो ना थोडं
हो ना ह माझ पण तसच असत. आमच पण रोज ऑफिसला जायचं तिकडून यायचं रोजच तेच ते खूप कंटाळा येतो.
आणि जरा थोडं फिरून आलं ना आपल्याला दुसऱ्या कामामध्ये पण जरा थोडं नाही का एनर्जी वाटती काम करायला आणि भरपूर आपला उत्साह वाढतो. नवीन काहीतरी करावं अस हे होतं. मग कुठं जायचं काय करायचं
तुम्ही सुचवा ना कुठे जायचं असं आपण मग ठरवु तसं.
अ पण मग आपण म्हणजे असं आपल्या महाराष्ट्र ठिकाण ठरवायची थोड एक दोन तीन दिवसाची ट्रीप ठरवाची कस ठरवायची
चालतय हा महाराष्ट्राच्या बाहेर पण चालतय दोन तीन दिवसासाठी मग आम्ही सुट्ट्या काढून घेऊ तुम्ही पण तसं नियोजन करा महाराष्ट्राच्या बाहेर पण चालेल काय असं सोबत असल तरच जाणं होतं एकटं कुठे जाणं होत
हा म्हणजे मग तस आपल्याला पण म्हणजे ऑफिसमध्ये पण आपल्याला सुट्ट्यांचा आर्ज द्यालागल न आपल्या आधी आपल तरी नाही म्हटले तरी मग एक सहा सात दिवस तरी धरायचेच जायला जर महाराष्ट्राच्या बाहेर जायच असल आपल्याला तर जायला दीड दोन दिवस यायला दीड दोन दिवस धरायच आणि तिथ बघायला एक दोन तीन दिवस हा म्हणजे एक आठवडा धरायचाच म्हणजे म्हणजे मग तशी आपण एक आठवड्याची तरी प्लन करू मग अ मग एक आठवड्या ची म्हनल्यवर मग आता महाराष्ट्र च्या बाहेर म्हणाल्यावर आपल्या उटी म्हैसूर बंगलोर किंवा बाला.... जी
हा ते पण चालेल हो आम्ही अजून गेलोच नाही तिथ कडे
हा मग बालाजीच ब आप..
हो चालेल ना चालेल ना हो तुम्हाला त्याच्याबद्ल काय माहिती आहे का
हो आम्ही हा आम्ही दोनदहा बालाजीला जाऊन आलोय पण बालाजीचं बुकिंग आत्ताच करायला लागेल एक महिनाभर आधीच तिकिट काढायला लागतील ट्रेनची पण आप पण जायंय कसं ट्रेननी जायचय का प्लेननी जायचं ते कसं जायचं
ट्रेनने पण चालेल प्लेनने पण चालेल अ आपल्याला जसं हे पडेल तसं तुम्ही कशावर गेले होते
आम्ही दोन्ही वेळेस गेलतो ना ट्रेननीच गेलो होतो
अच्छा मग ट्रेनने पण चालेल की तुम्ही जाऊन आले तर तुम्हाला तिकडची बरीचशी माहिती पण असेल
हो ट्रेनने हो बऱ्यापैकी माहिती म्हणजे आणि पण मग आपल्याला दर्शनाच तिकीट पण आधी बुक करायला लागेल ट्रेनचं पण आध बुक करायला लागेल
अच्छा ते ट्रेनचं रिझर्वेशन आणि दर्शनाचं पण आप
हो हो हो ऑनलाईन बुकिंग कराला लागत दर्शना ज त्यांचा जो कोटा असतो ना त्याच्यामध ते आपल्याला दर्शन देतात आता ते आपलं किती दर्शन पटपट पटपट बुक कुकिंग करायला लागतं त्याचं पण
हा हा
अ मग आपण आधीच आपल्याला एक महिनाभर वगैरे तरी आधी बुकिंग करायला लागेल
अच्छा
आ तर या्या महिन्यात तर काय आपल्याला जाता नाही येणार आता जुलै ऑगस्ट ज
हो म्हणजे आता आपण ठरवून ठेवू सगळं आणि मग बुकिंग करून ठेवू जेव्हा आपलं ति तकडच निश्चित होऊन जाईल तर आपण पुढच्या महिन्यात जायचं तयारी करायची मग
अ हो म आपण पुढच्या महिन्याचं ठरवू पण मग आधी आपल्याला बघायला लागल आता बुकिंग रेल्वेचं क किती तारखेला भेटतय आणि दर्शना ण किती तारीख आहे त्यानुसार मग आपल्याला तिकीट वगैरे बुक करायला लागतील मग तस तयारी करायला लागल आपल्याला ऑफिसमध्येध्ये पण आपल्याला मग तसं सांगायला लागलाी कि हा हा या ह दिवशी आम्ही या्या दिवसापासून या दिवसापर्यंत नाहीये
हो बरोबर हम्म हम्म अजून तिकडे काय काय फिरायला मग
अं भरपूर तिथं ठिकाणं पण छान छान आहेत बालाजीच्या तिथं तुम्ी आणि पण जायचंय कसं म्हणजे असं पायऱ्या वगैरे चढून जायचंय का डायरेक्ट दर्शन घेऊन जायचंय
अ म्हणजे मी तर गेली नाहीये अजून म्हणजे तिकडे दोघी पण सोय का
हो आपण पायऱ्या वगैरे चढून गेलो ना तर आपल्याला तिकीट वगैरे काढाची गरज नाही आपण डायरेक्ट आपल्याला दर्शन मिळतो
हो हो. आणि असं डायरेक्ट म्हणजे काही रोपवेे कि गाडी जात....
नाही नाही अ मंदिरपर्यंत पर्वत... तिथू असं पर्वतावर येतोय. मंदिर असं डोंगर वगैरे असतो ना त्याच्या सारखं आहे मग आपल्याला काय कराय लागल. थून पुणे स्टेशन पासून रेल्वे जातील... ती रेणुगुंट्याला... उतरती. म रेनुगुंट्याला उतरून.. आपल्याला परत एक त्यांच्या बस असतात. बोस की वाषा नाही क... टॅक्स वगैरे... थ वेगळ्याचश म्हणजे नाही का आपले जीप... वगैरे टाईप असतं ना.
हा म्हणजे ते संस्थेच्याच राात असतील हा.
प्रॉपर तिथलेच लोक आहेत ना ते..
हा.
घेऊन जातात बस वगैरे दीडशे दोनशे रुपये तिकीट आहे. मध्ये आपल्याला वरती... मंदिरापर्यंत सोडवतात. आणि आ आता. आता काय केलं त्यांनी आधी आम्ही जायचो ना.... तेव्हा आम्हाला आम्ही सगळे... रूम वगैरे बुक करून जायचो पण आता आपल्याला काय कराय लागत. तिथं रेणुगुंट्याला उतरून बस करून मंदिरापर्यंत जायचं. आणि मग तिथं राहण्याची... तिथं बुक करायचं आता इथून बुकिंग नाहीये. मग आपल्याला तिथं कुठल्या हा मग अस त्यांनीथ... ह्यांची नाव दिली ते आपल्या आश्रम शाळा वगैरे कश असतात. पुण्यामध्ये राहण्यासाठी... अ मग. तस तिथं हे केलंय असे त्या अे प्रत्येक बिल्डिंगला नावं दिलीत त्यांनी... विष्णु निवास किंवा लक्ष्मी निवास... अशी नाव दिली... मग तिथं जायचं. आणि मग तिथं त्यांना विचारायचं की आहे क काम एवढे एवढी लोकं येत आम्हाला एवढ्या लोकांसाठी टी रूम हवी मग ते तं तिथं सांगतात की हा इतके मिळेल मग काय मग त्यांच त्यांच टामिंग ठरलेला असतो की आ ह दिवस आपण बुक केलं. मग त्या किती दिवस सासाठी घेतोय आपण मग त्या दिवसाला त्या सकाळी त्या टायमिंगलाच रूम सोडायला लागते अस त्याचं च असत.
अच्छा.
साधी रूम खाली करून दयाची तिथं
म्हणजे ते भक्त निवास असत की ते आपण जस लॉज वगै
हा हा हा हो हो. तश तशा प्रकारेचे.
अच्छा अजून कुठे जायचं उऊटी मसुरी तिकडे काय ओ?
तिकडे बघायला तिथे नाही गेलेला आम्ही कधी अं तिथे जरा आपल्याला बघायला लागलं एक सर्च करायला लागला आपण तिथे बघण्यासारखे काय पॉईंट आहेत.
हा ते उऊटी मसुरी म्हणजे काहीतरी थंड हवेच ठिकाणे वाटत? ता आणि अ चहा चे बाग वगैरे असतात वाटत मी अस जरा पाहिलंय मोबाईल वगैरे वरती
हा मग ते बघायला लागेल म बघू माझरा वेगळं पण वाटेल ना आपल्याला
हो हो बरोबर.
दर्शन पण होईल आणि तिथं परत आपलं फिरण पण होईल. तिथं काहीतरी हे पण ये. का असं स्नोच बर्फाचं वगैरे पण आहे का काहीतरी
नाही हो बर्फ तर आपला इकडं उत्तर दिशेला आहे. भारताच्या म्हणजे उत्तर भारताकडं बर्फाच हे ना इकडे नाहीये इकडं म्हणजे असं थंड हवेचं ठिकाण वगैरे बर्फ तर फक्त आपलं हिमाचल उत्तराखंड तिकडेच पडतो.
हा म्हणजे असं काहीतरी म्हणजे कुठं होतं काय माहिती तिथं असं नाही का बर्फावरती आपण स्केटिंग वगैरे करू शकत
हा हा ते इकडं आपलं खालच्या साईडला येतं ते म्हणजे हे जम्मू काश्मीर उत्तराखंड हे येतं ना केदारनाथ वगैरे हे तिकडच्या साईडला बर्फ वगैरे बाकी तेवढा भाग सोडून आपलं भारतात दुसऱ्या ठिकाणी बर्फ नाही पडत आणि खास करून दक्षिण भारतात तर नाहीच पडत फक्त काही गार थंड वातावरण वगैरे असं काहीतरी हिल स्टेशन वगैरे अस असेल तिकडे
आणि आम्हाला वाटतं उटी आणि म्हैसूर ना फक्त
हा हा
पण आपलं म्हणजे तेवढं.. दिवसामध्ये हो होईल का हलो
व्हायला तर पाहिजे असं ट्रेनला जर तिकडून.. ते आंतर किती त्याच्यावरती पण येते.
हा मग ते पण आपल्याला पहिले बघायला लागलं अंतर वगैरे किती आहे आणि किती दिवसात आपण येऊ शकतो किती जा आहे ते पण आपल्याला बघा. लागल मग तिथले जवळपासचे जे काही ठिकाण आहेत. ते बघायला किती दिवस जात.. म्हणजे एका दिवसात किती बघून होतय बघ..
हम्म हम्म
कारण मग तशा आपण सुट्ट्या पण ठरवणार ना कधी घ्यायच्या कि..
हो तेच ना तेच ना..
आणि तिथलं काही माहिती नाही म्हटल्यावर आपल्याला जर तिथलं तिथं आपल्याला जे आपल्या ओळखीचे त्यांना पण विचारायला लागेल की तुम्ही गेलता का. म्हणजे कसंय काय तिथं राहण्याची सोय जेवणाची
हो नाही तर मग तिथं आपल्याला एखादा गाईड लाव लागेल जो आपल्याला. व्यवस्थित सांगेल की इकड हे तिकड ते आणि ते तो व्यवस्थित फिरवू शकतो..
हो आपण तसच ठेवायचं कारण आपल्याला माहित नाही म्हटल्यावर.. ते आपल्याला माहिती देतील. आणि तेच त्यांच्या.. गाडीमध्येध्ये फिरवतील आपल्याला. की सांगतील हे ठिकाणी जावा हे इथलं बघण्यासारखं ठिकाणी वगैरे..
हम्म हम्म
माप आपल्याला तसे कपडे खाण्याच वगैरे काय कोरडा खाऊ वगैरे असं काय.
हा हा हा तेच ना तिकडं म्हटलं म्हणजे तर तिकडं जस. करून भात वगैरे इडली सांबर.. आप म प तिच तर किंचितच भेटत असेल..
अ नाही आता त्यांनी ना बालाजीला आप महाराष्ट्रीयन थाळी चालू केलेली आहे म्हज म्हणे मिळत तिथ आधी नव्हतं मिळत आधी फक्त इडली सांबर डोसा अस होतो आता मिळतय.. ठीक आहे मग आता आपण प्लॅन करू आता बघू आता अगदी पण सगळं नाही का नेट सर्च करू आणि मग तस ठरवू मग कुठं जायचं काय जायचं ते
हो परत मग आपल्याला हा खरेदी पण करावी लागेल कपडे घ्यावे लागतील.
हो आपल्या पुढं बॅग वगैरे भरायला यायला पण आपल्याला वेळ हवाय काय घ्यायचं आणि काय घ्यायचं काय न्यायचं?
अ पावसाळा पण ना आता हे दिवस आहे तर पावसाचे पण कपडे घ्यावे लागतील ना काही सांगता येत
हो चालेल चालेल ठीक आहे म्ह ठरवते मी आणि मग तं सांगते मी फोन करते म तसं
हो, हो नक्की करा बाकी तुमच हा, हा थांबा ना थोडं हा ठीक आहे
हा, हा ठीक आहे ठेवते.
हो